हॅलो! हा म बाय. हॅलो!
हॅलो येतोय आवाज!
हॅलो मॅम तुम्ही रेंज मध्ये राहाल का.
नाही रेंजमध्ये.
तुमचा आवाज नाही येते जवळ घ्याल का फोन.
हा जवळ.
तुमचा फोन जवळ घ्या ना.
हो जवळच आहे.
मला आवाज का नाही येत.
हॅलो!
हा मला खूप लांबून आवाज येतो तुमचा.
नाही हॅलो!
जरा जवळ घ्याल का फोन.
आहे जवळच आहे अर एकदम जवळ आहे.
हम्म बोला काय म्हणता मगाची चांगलावतेत तयार. आता काय झालं. आता काय झालं तुमच्या फोन ला.
का तुमचा कितवा कॉल आहे हा.
माझा मलाच नाही माहिती.
म्हणजे मी कॉल मी हॅवी कॉल केल्यात पण.. कं्प्टेड म्हणतय.. आणि तिचा येतोय तो मेसेज तुम्हाला पण तसा येतोय.
तुमचा आवाज थोडासा जवळ घ्या ना.
अह जवळच आहे हो.
तुमचा आवाज ना खूप असं वाटतं की तुम्ही खूप लांब आहे आणि तुमचा फोन तुमच्यापेक्षा पण लांब आहे.
नाही नाही जवळच आहे हातामध्येच आहे.
हम्म बोोलला काय म्हणता.
म्हणजे माझा तर मी दोन कॉल केलेले तुम्हाला पण इव्हन मी कॉल केलेला.
हम्म.
पण ते काहीतरी.. अं कॉल लावल्यानंतर अं असा माहित होत की बीज आहे. आणि त्यानंतर मला असं म्हणायचं होतं की हा तुमचा कॉल कंप्लीट झाला.
हो असं होत.
आणि ड्युरेशन झिरो सेकंड हा.
आपण आहे ना त्या व्यक्तीला फोन लावायला लावायचा मग त्या व्यक्तीचा कॉल झाला ना.. मग परत आपण फोन करायचा असं होत असं करायचं आपण. हा पाच वेळा केला तर चालतं.
एका पर्सनला असे टोटल थर्टी कॉल करायचे आहेत.
हो तर टीच कॉल करायचे.
करायचंय..
हो हा टास्क आपल्याला कंपल्सरी कम्प्लीट करायचा आहे.
अच्छा.
मी तुम्हाला ते याचा ट्रान्सफरम चा टास्क आला का
ह्यानंतरचा
हा तो नाही का नाही गुगल वाला नाही तोवाला दुसरा वाला तो ऑडि ऑडिओवाला ऑडिओ ऐकायच आणि ते लिहायचं ल लिहायचा वाला टास्क
नाही नाही तो नाही आला मी रिफ्रेश केल मी
मी मी भरपूर प्रेश केलं मला ना गुगलचा टास्क आलाय ना लिहिण्याचा टास्क आलाय एक व्यक् तिला मी आता जस्ट कॉल केलाय एका मुलाला तर तो मुलगा बोला की मला तो पण टास्क आला येतो ऑडिओवाला
मला नाही आला ऑडिओवाला मला फक्त तो गुगलवाला आलेला
नाही मला कदाचित हा टास्क कंप्लीट झाल्याशिवाय किंवा एक आठवड्याशिवाय मला दुस टास्क येणारच नाही अस वाटत मला
काय माहित त मला म्हणजे मी ह मी हा टास्क केलाच नव्हता मी परवा म्हणजे जेव्हा आलेल्या तेव्हा बघितला मी ट्राय केला पण कुणाला कॉल लागलाच नाही मग आता ग्रुप वर मेसेज आलेला म्हणून मग मी कॉल करायचं म्हटलं
मी ग्रुप वर मेसेज नव्हता टाकला तुम्हाला म्हटलं पर्सनल मेसेज टाकून बघते तुमचा तुमला जर वेळ भेटला तर
म्हणजे असं रॅडमली कोणाला पण केलं तर चालते म्हणजे करा लागलंय सगळे अच्छा म्हणजे माझ्या थोड्या फ्रेंड्स आहेत मी त्यांना तेवढंच केलेला ते पण त्यांना लागलाच नाहीये
नाही असं काही नाही तुम्ही आता जेवढ जेवढ्या कार्यावर ऍप लोक कार्यावर म्हणे जेवढे जेवढे ग्रुप व मुली मुलं आहेत ना
हम्म
तेवढ तुम्ही मेज केला क म फोन कराल का काय ते ते लोक कॉल करतील जर ज्यांना करायच असेल ते लोक करतील मी दोन तीन लोकांना असं मेसेज करून ठेवलेला त्याच्यातल्या तुम्ही एक होत्या एक व्यक्तीने मला फोन केला केला. तर ते व्यक्तीचा काय? तरी कायतरी तिने रिटर्न मला फोनच नाही केला. ती बोली मला वेळ च नाही मला जेवायला जायचंय.
हम्म हम्म हम्.
जाते आता काय करू शकते.
हम.
मग त्या व्यक्तीला पण मी रिटर्न नाही कॉल केला.
मी मी मगाशी करणार होती तुम्हाला पण मला आणि काम लागलं म्हटलं तर थोड्या वेळानं करूया. मग मी पहिला दोन वेळा ट्राय केला पण तुम्हाला लागलाच नाही मग मी तुम्हाला आता कॉल म्हणजे आय थिंक ते ॲप ओपन असल्यावरच लागत.
नाही असं काही नाही ओपन असलं तरी लागतो किंवा नसला तरी लागतो. बट प्रॉब्लेम असा होतो की काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. कधी कधी असं दाखवत क तुमचा कॉल या या म्हणजे या कॉलवरर टास्क काम.
हा हा मला ते दाखवलं आता तुमच्याबद्दल
हो आणि त्या टास्क वर कमप्लीट त्या कॉलवरर कम्प्लीट झालेला पण नसत तरी पण आपल्याला तस. असं दाखवत.
होय मला दाखवलं तसं आता तुम्हाला एक लावलेलं आणि माझ्या् फ्रेड ला एक लावलेला तस दाखवलं म्हणून मी तुम्हाला आता. हा नॉर्मल कॉल करून विचारलं करू काय म्हणून
हम्म असं होत कधी कधी नाही काय टेन्शन नाहीच होत असं.
हम् मला टोटल पाचच दाखवा लागल्यात. त्यातले दोन तस दाखवल तुम्ही जसं बोलला तसं की झालेलं आहे कॉल म्हणून आणिता हा तिसरा असं.
असं होत कधे कधे खूप हे असता.
असं कॉल केलं की रिंग वाचत काय?
हो नाही रिमनाय वाजत.
डिस्प्ले वरती येते फक्त
नाही वाजत तसं काय नाही होत जेव्हा मी तुम्हाला फोन. करते ना तेव्हा फक्त एवढंच दाखवत.
हा कॉलिंग चालू आहे म्हणजे कॉलेज आहे.
हा जॉईन करण्याची वाट बघा.
अच्छा अस तर
असंच दाखवत.
णज फोन बघितला आपल्याला कॉल. नाही तरर नाही करळणार.
असं होत म्हणजे आता मला तुमच तुम्ही जेव्हा फोन केला तेव्हा मला रिंग वाजली तरच मला समजेल ना की तुम तुम्हीर करताय म्हणून मी तेव्हाच समजेल मला असं असं होतं.
हम् हम् तुम्ही मराठीच बोलताय प्रॉपर.
हो मला येते हिंदी पण येते मराठी पण येते. मी दोन्ही पण बस आहेत बोलू शकतो. पण म्हटलं जाऊ द्या आता मराठी आपली मायभषा मूळ भाषा मराठी आहे तर मराठीमध्येच करावं टास्.
हा म्हणजे तुम्ही टास्क मराठीमध्ये करताय.
मी मराठीमध्ये करते.
हा हा
प्रकार
असं असं काही टाइम लिमिट आहे किती वेळ बोलायचं वगैर असं काही नाही
तुम्हाला तुम्ही कुठले आहात
इथले कोल्हापूर
कोल्हापूरचा मग तुम कॉलेज वगैरे पण कोल्हापूरला झाला असेल
ह नाही माझं कम्प्लीट आहे सगळं
कशात
बी एससी
अच्छा कम्प्युटर मध्ये झालं
बी एससी इलेक्ट्रनिक्स
अच्छा इलेक्ट्रॉनिक मध्ये झाला
हा तुम्ही
तुमच्या घरी कोण कोण असत बाकी
अ आम्ही मी भाऊ त्यानंतर मम्मी बाबा
तुम्ही एकटेच बाईने
हा
चांगलंय
तुम्ही कुठं असताय
आम्ही आम्ही तीन तीन बहिणी आहोत माझ्या दोन बहिणींचे लग्न झाले आणि भाव मम्मी पप्पा
ह गावगाव
माझं गाव इतपुरी नाशिक
अच्छा एवढ्या एवढ्याला पण टास्कचय तेे
आह
म्हणजे त्यांनी कॉलेजमध्येध्ये येऊन इन्फॉर्मेशन देऊन गेलेलीत काय हे कार्यवाले
नाही
मग
एवढं कुठे त्यां ना वेळ आहे आम्हाला एक फाउंडेशन होती अनामिका नावाची अनामिका फाउंडेशन
हम्म हम्म हम्म
तिथून आम्हाला समजलं की असा असा ऍप आहे त्यावर अ इन्कम आपले होऊ शकते त्यामुळे मी करते ते कॉलेज मध्ये त्या लोकांनी काय तुम्हाला कॉलेजमध्येध्ये आलेले आहे का ते लोक इन्फॉर्मेशन देण्यासाठी
नाही माहित नाही माझ्या फ्रेंड न मला म्हणजे हा तिला पण ती बोललेली की असं वर्गात आलेले क्लासमध्ये आलेले बोलले अस
तुम्ही फोन जवळ घ्या ना
आह जवळच जाहऊ माझ्या फोन
तुमचा आवाज खूप लांबून येतो ना त्यामुळे
मला एका फ्रेंडनं मला सांगितलेली कि ति तिला क्लासमध्येध्ये कळालं की क्लासमध्येध्ये सनीला मला आता आठवत नाही
तुमचा फोन काय खराब वगैरे झालाय का
नाहीय नाही नाही झालाला
कारण की समोरच्या व्यक्तीला ना खूप कमी आवाज येतो ना त्यामुळे
नाही नॉ मी तरच येतो आता
एवढा लांब नवाज वापरे कस समजलं
हम्म मग मला त्या फ्रेंड न बोललेली की असं असा ऍप आहे वगैरे वगैरे वगैरे मग मी मला वाट मला एकतर पहिलं काही कळालं नाही म्हणटलं बरं ठीक आहे मला
दोन मिनिटं मी इयरफोन लावते तुमचा आवाज खूप लांबून येतोय ना त्याने एक सेकंड महि ना
हा
हॅलो
हॅलो
दोन मिनट हॅलो
हां येतोय आता मला येतो आवाज
हॅलो
हॅलो हम्म हम् ह् ह
हॅलो मॅम
हॅलो हॅलो
क ना मॅम तुम्ही ना कॉल कट करा आता मी कॉल करते तुम्हाला कारण दहा मिनटं झाले कंप्लिट.
झाले का बर बर ठीक हाय.